नमस्कार
नमस्कार बोला काय मी म्हजे आता सध्या तरी सध्या तरी हा आवडला आवडला सध्या तरी प पोरांचाच दोडे झाला सॅटर्डे संडे. आता पाच दिवस बुक येत आपल्या वाले.
हा काय ते वातावरण कसं आहे तुमच्याकडचं
काही नाही सध्या तरी पाऊस अजिबातच नाही थोडाफार येतो मागे आठ दिवसापूर्वी असा आला त्याने पूर्ण एका दिवसात कुठा संपूर्ला आहे तेवढा तुमच्याकडे कस आहे वातावरण.
इकडे त्र्यंबाकडे तर काय चालूच असते भुरभुर भुरभुर म्हणजे असं पूर्ण वेळ थांबत पण नाही असं म्हणजे उऊ्हे पडत नाही इकडं. आणि धड पाऊसही येत नाही असं.
त्रम्बक म्हटल्यानंतर म्हणजे तुम्ही नाश्कातच आल्या
हो हो
मग सांगा नाष्कातलं काही बघण्यासारखं काय काय असं.
अ नाशिकमध्ये तसं तर बघण्यासारखं भरपूर आहे. म्हणजे तुम्ही पंचवटीत आणत ना तर पंच. छोटी मध्येच भरपूर काही काही तुला बघाय मिळेल म्हणजे खूप सारे मंद आहेत गंगे वगैरे रामादव वगैरे.
हो ना
हम्म. अ तसच सप्तशृंगी गड जवळ हो गंगे घाट गेले ना तर तुम्हाला भरपूर मंदिर आहे तिथे म्हणजे जे आध्यात्मिक आहेत ना त्यांच्यासाठी खूप काही काय तिथे आणि सप्तशृंगी च गड पण जवळ इथून नाशिक पासून.
हा वनी दिंडोर
हा वन दिंडोरी रोडला वनी दिंडोरी. त्र्यंबकेश्वर जवळये शिर्डी पण जवळये इथून.
हम्म!
आणि असं यंगस्टरला जर फिरायचं असेल तर मग इकडे बरंच आहे सुलावाईनी
हम्म हम्म हम्म!
हम्म! परत गंगापूर डॅम पण आहे तसं फिरायला.
हां हां आणि खाण्याच्या दृष्टीने काय काय बेस्ट आहे नाशिकमध्ये?
खाण्याच्या तस नाशिकच्या तर मग मिसळ सगळ्यात बेस्ट आहे.
हो ना!
हो जे इथे मिसळ इतक्या ठिकाणी आहे बापरे. म्हणजे गल्लोगल्ली म्हटलं तरी चालेलं अस आणि प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी आहे.
हो ना!
हम्म सगळीकडच्या टेस्ट वेगवेगळ्या आहेत म्हणजे.
म्हणजे जसं काही होईल जस काही मुंबईचा वडापाव तशी नाशिकची मिसळ.
हो नाशिकला पण वडापाव पण छान मिळतो. पण नाशिकची मिसळ सगळ्यात हे फेमस आहे हा.
द्राक्षांचा जिल्हा तो.
हो म्हणून तर वाईन कॅप पिटल पण म्हटलं जात आपल्या नाशिक ना. इथे कसं पंचवटी मध्ये अ राम, सिता, लक्ष्मण यांचं वास्तव्य होतं ना.
हम् हम हम् हम्म!
हम तर म
म्हणजे तुम्हाला सांगता येईल का नाशिकचं नाव कसं ठेवलंय ते?
हम्म एवढं डिटेलमध्येध्ये नाही पण ते नाशिकावरून आहे एवढं मी
मी असं ऐकल होतं की बुवा जेव्हा लक्ष्मणाने ती अ ही होती शुर्खनखा तिचं नाक इथंच कट केलं होत बुवा असं ह् त्यापासून ती नाशिका नाशिक
हित ते लक्ष्मणाने तीच ते नाक कट केलं होतं ना त्या नाकालाच मला वाटतंय काय तरी संस्कृत मध्येच नासिका म्हणतात वाटत हा आणि मग त्याच्यावरन काहीतरी ते नाशिक नाव
नाशिक नाव
म्हणतात ते.
मी तरी कुठ तरी वाचलं होत किंवा बवा असं. ते असंच आहे की बा असं विचारत तिने, इथं पण असं जागृत म्हणजे असं हे पण येत ना पूर्वजूत मंदिर पण खूप आहेत आणि त्यात अजून आणि मी हे पण ऐकलोय होळीला पण खूप मोठा सण साजरा केला जातो.
हो र हो याला आस रंगपंचमीला अस रंगपंचमी म्हणजे खूप मोठे असे त्याला रहाड म्हणतो आपण.
हम्म हम्म हम्म.
आणि इथे पंचवटीमध्ये पण आहेत ते.
हो का.
तर तेशे खंदून काय करतात अश्या पायऱ्या असतात त्या अश्या.
हम्म हम्म हम्म हम्म.
ते दरवर्षी बुजून टाकात रंगपंचमी झाल्यावर परत पुढच्या वर्षी जेव्हा रंगपंचमी येते ना ते पूर्ण खोदलं जातं ती जागा.
हम्म हम्म हम्म.
आणि मग त्याच्यामध्ये मग ते पाणी ते कलर वगैरे सगळं म्हणजे पूर्वा परा पासून आहे ते आणि झालं की पुन्हा ते बुजून दिलं जात वरून डांबरीकरण होऊन जातं. म्ह कोणाला वाटणार पण नाही का इथं रंगपंचमी खेल खेळली ये.
तेच ना प्रत्येक शहराचं एक वैशिष्ट्य आहे म्हटल्यावर जसं काही एवल्याला पतंग उडवतात तस नाशिकामध्ये तसं नाशिकमध्ये हे धुलवंदन.
हो.
असं.
हम्म.
खूप लोक सांगतात की म्हणा नाशिकच धुलीवंदन खूप छान राहतं असं. म्हणजे कुठंच होत नाही असं धुलिवंधन होतं.
तसं कुठेच होत नाही आता इथे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे ना तिथे आता दर बारा वर्षांनी आपल्याकडे स कुंभमेळा असतो. सिंहस्त कुंभमेळा आता तो या वर्षी सुरू होणार आहे म्हणजे ऑक्टोबर मध्ये आहे.
हम्म हम्म.
आणि मग दीड वर्ष जवळ जवळ ते चालेल त्या परवण्या वगैरे सगळं. आता आहे ह्या वर्षी.
बर ये म्हणजे बघायला मिळेल तुम्हाला आता तुमच पहिल्यांदा का दुस
नाही माझा जवळ जवळ तिसऱ्यांदा आहे हा.
अरे बाप रे.
हो म्हणजे पहिला तर नाही आठवत तेव्हा मी खूपच लहान होते. हा मग दुसरा आठवतो मला बऱ्यापैकी आणि तिसऱ्या वेळेस पण म्हणजे स्वतः गेलेच होत त्याच्यामुळे तिसऱ्या वेळेचं मला चांगलं लक्षात ये.
आता म्हणजे म्हटल्यावर तुम्हाला एवढं लोकं दूर दूरून येतील तुम्हाला तिथल्या तिथे बघायला मिळणार ये.
हो खूप गर्दी असते तेव्हा.
खूप गर्दी राहते म्हणे.
हो लोक दान पण इतकं करतात बापरे रस्त्याने खायला प्यायला खूप मजा असते इथे तेव्हा हो हो. खूपच आता तिकडे त्र्यंबकेश्वरला म्हणजे काहीच नव्हतं सुरुवातीला जेव्हा मी जायचे तिकडे ना तर आता इ इतक्या लोकांनी इतके बांधकाम करून ठेवले हॉटेल हे ते इतकं म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या अगदी लोक रेडी आहेत तिकडे फक्त आता लोक यायचंच उशीर आहे.
तेच तर आता हे सुरू झाल्या झाल्या त्यांचा व्यवसाय होऊन जाईल ना सुरू ते म्हणजे पुढचे बारा वर्ष कमवू शकत नाही एवढं ते एवढ्या दीड वर्षात कमवू शक त एवढं त्यांना प्रॉफिट होत म्हणे या परवनीमध्ये.
तिकडे अजून त्र्यंबकेश्वर कडे एक आहे हनुमानाचं जन्मस्थान आहे तिकडे अंजनेरी पर्वत आहे. हम्म जो जवळ म्हणजे पूर्ण वरपर्यंत जायला जो जो अडीच ते तीन तास लागतात पूर्ण ट्रेकिंग वरती करत जायला हो. छान आहे पण तिथे जरास. हो पण खूप पावसाच्या वेळेस नाही जायचं कारण सट वगैरे भीती वाटते पण इतर वेळेस असं खूप छान म्हणजे नॉर्मल असा पाऊस असेल ना. तेव्हा गेला तर, खूप मस्त. वातावरण इतक सुंदर असतं ति थे. अक्षरशः असं वाट- वाटतं की, आपण जसं काही ढगांमध्ये गेलोय. ढगात पोचलोय. इतकं छान. हो.
ते ऐकूनच एवढं भारी वाटतंय. तिथे अस ल्यावर किती. आणि किती बी केलं तर, ग्रीन कलर आपल्या डोळ्यांना, चांगलाच असतो.
हो. हो. इतकं छान वाटतं. म्हणजे
ह.
ते सोमेश्वरचा धबधबा पणय गंगापूर रोडला. गंगा पुर धरण पणय. म्हणजे तिकडे डॅमकडे पणे पण आता सध्या तिकडे काहीतरी अ एंट्री बंद केलीय.
म्हणजे विचार केला तर, एका दिवसात, एका दिवसात तर फिरूच शकत नाही, नाशिक.
नाही- नाही. नाशिक एका दिवसात फिरण्यासारखं नाही. आता खूप वाढलाय, पसारा नाशिकचा पण.
हो ना.
हो.
बघण्यासाठी खूप काही ना तिथं, म्हणून.
हो. आहे. इकडे, आपल्या नाशिकला एम आय डी सी पणय. आपल्याकडे, दोन एम आय डी सीयत खरं नाशिकला. म्हणजे नाशिक शहरामध्ये. सातपूरकडे एकय. इकडे अंबडकडे एक आहे.
हम्, हं, हं.
हम्म, भरपूर मोठा पसाराय नाशिकचा पण.
छान. ऐकून छान वाटतय म्हंटल्यावर, एकदा तरी चक्कर मारावंच लागेल, आपल्याला आता. अजून, बाकी काय चाललं?
बाकी काही नाही, मजेत.
अच्छा
तुम्हाला काय आवडतं? फिरायला आवडतं की, काय आवडतं अजून?
हम्म, मला तर आता फिरायला जास्त आवडतं.
हम्म, हम. तीथ काय आता, मुलांमुळे आड कुणच जात, माणूस.
तेच ना, पण आवडतं फिरायला. नवीन- नवीन काही गोष्टी ऐक ऐकायला, बघायला, शिकायला, अस आवडतं.
आणि काय मुलांमुळे. काय आता मुलांच जशा आवडी- निवडी. तशाच आप
आपल्या आवडी- निवडी राहतात. त्यांनी जे सांगितलं, तेच व्हायला पाहिजे.
तेच ना.
अजून काय चाललं? बाकी तुमचं.
बाकी काही नाही मजेतय. तेच आपलं रोजच उठायचं
तुमचा टायमिंग कितीचा असतो, मग?
मी सकाळी माझा कॉलेज असत. मी तेव्हा साडेसहा, पावणे सातच्या दरम्यान, निघते घरून.
हम्, हं, हं.
आणि म दोन, फार तर फार सव्वादोन म्हणजे रेग्युलर कॉलेज असेल, तर दोन- सव्वा दोन पर्यंत येऊन जाते घरी.
ह, ह. म्हणजे घराला टाळा. घरात
हो. नाही तेव थोड्या वेळा असते मुलगी. मग नंतर ती पण जाते शाळेत. नंतर ते पण जातात ऑफिसला. मग आम्ही दुपारी, ती आली तर मग आम्ही जातो घरी. तीन -सव्वा तीन पर्यंत. घरी दोघीजणी मग.
छान रुटिंगय तुमची वाली. तेवढंय सकाळचं उ ठयचा त्रास आहे पण रुटीन छान आहे
काहीला उकरर उठाव लागतं साडेचार पावणे पाच ला प मग दुपारी फ्री होऊन जात बा पण मग हा कधी काही असलं पॉलेजला तरच मग उशीर होतो नाही तर मग अस रेग्युलर कॉले पा सुटत द चव्वदोनपर्यंत घरी येऊन जेतो मग
तेच तेच
म हेच आपलं रोटीन तेच कुठायचं कॉलेज
उलट एक दिवशी एक दिवस नाही राहिलं तरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं आणि ब्रेक आला म्हटल्यावर तर मग बोर होता
उलट ते रुटीन असलं ना तर ते सगळे कामं होतात सुट्टी असली जेवण वेळेवर होतो ना नाश्ता वेळेवर होतो ना काम होतात काहीच नाही होत म्हणजे सुचत पण नाही आणि ते रोजच कस टाइम लिमिट असतं ना त्याच्यामुळे पटापट पटापट कामं करून माणूस मोकळून जात हा ते तर सवय होऊन गेलीवढ दहा बारा वर्षांची त्याच्यामुळे मग ते दोन चार दिवस जरी लागोपाट असं कधी दोन दिवस वगैरे अशा सुट्ट्या आल्या ना तिसऱ्या दिवशी मग फार जीवर जात जायचं उठायचं हो चालेल बोलू परत हो हो बाय